हॅलो हॅलो ताई हॅलो आवाज येतोय ना
हॅलो
हॅलो हल होताई
हो
हा मला पण येतोय नमस्कार हा नमस्कार
ह हा
हा हा म्हटलं आज आपण ना आजची बदलती जीवनशैली या विषयावर बोलूया हा
हो चालेल बोला ना जीवनशैली तरर
हो हो खूप आहे बोलण्यासारखं कारण कसं पूर्वीची जी जीवनशैली होती त्यात आणि आजच्या जीवनशैलीत तर जमीन फरक पडलेला आहे नाही का ह म्हणजे
कर
हो बरोबर बरोबर आणि म्हणजे कसं मुलांच्या माणसांच्या बायकांच्या सगळ्यांच्याच रा निमानात फरक पडलेला आहे म्हणजे पूर्वी कसं की अडजस्टमें करण्याकडे जास्त क होता म्हणजे पूर्वी कसं की अ समजा शिक्षकाची नोकरी म्हटल तरी पगार खूपच कमी होता त्यातलं त्यात शाळेतली गुरुजी नोकरी म्हटली त्याच्यात अगदीच तुटपुंजा पगार होता त्यांना त्यामुळे मग त्या कमी पैशा तर ते सगळे आणि मुलं पण जास्त असायचे तेव्हा पाच स सात आठ पोरं मग त्या सगळ्यांच उदरनिर्वाह करावा लागायचं ना त्याकर क क पैशात काटकसर करून बरोबर ते अऍडजस्टमेंट करायची म्हणज
बरोबर शिवाय थोडे पैसे आणखीन गाठीशी पण ठेवायचे शिवाय थोडे पैसे गाठीशी पण ठेवायचे आलं गेलं सगळ्यांच करायचे नीट आनंद नी आणि कोणी आलं तर आनंद व्हायचा घरात क पाह आल्यावर त्यां गत व्हायचं मतना राहण्याचा आग्रह व्हायचा दोन दिवस राहायला आले तर चार दिवस राहा म्हणाय मुलांना आनंद व्हायचा, आता आता खूप बदलय पण.
हो बरोबर, त्यावेळी परिक्षा वगैरे पण खूप कमी होत्या, बसेसही कमी होत्या. ट्रेन वगैरे सगळंच खूप खूप कमी होत ना गाड्या कोणाचकडे नव्हत्या जवळ जवळ त्याच्यामुळे काय ह त्याच्यामुळे, काय कि पाई पाई चालण्याडे जास्त भर खूप ला म लाम लोक पाई पाई चालायचे बघा त्याच्यामुळे ह त्याच्यामुळे कस त्यांच स्स् ते पण चांगलं राहायचं. तुम्हाला काय वाटत? ते याबद्दल.
मग तेव्हा चालण्यामुळे तब्येती नीट राहायच्या. बाया दळण घरी दळायच्या. कांडायच्या सार सारवायचे घर मोठे मोठे. ते घर असायच. ते तेवढ सारवायचे, स्वयपाक सगळ घरातली बाई करायची आणि पुरुष पण मदत करायचे म्हणजे बाहेरच काय आणायचं असेल तर आणून दयायचे. हा म्हणजे दोघे मेकांना तेव्हा पण मदत करत होते. पण तेव्हा कसं बाई जास्त जास्तीकरून बाहेर नाही पडायच्या बाई. पुरुष हा पुरुष जास्ती करून कमवून आणणं किंवा बाहेरच आणं करायची बाय मुलं सांभाळायचे. किंवा घरात कोणी आलं गलं. स्वयपाक? पाणी हे सगळं बघायचे, पण छान होत. ते एकंदर आता इतकं धावपळ झालीय की इच्छा असून पण आपण पाहुण्यांना बोलवू नाही शकत किंवा आपण कोणाकडे जाऊ नाही शकत. किंवा जायचं असेल तर आता आपल्याला दहा वेळा विचार करावा लागतो की बाबा त्यांना वेळ असेल का आपण गेलो आणि त्यांना त्यांची गैरसोय तर नाही ना होणार. असा आपण विचार करतो. त. पण म्हणजे. काय ते चू काय असं ना ते का प्रमाणे ते गरजा बदलल्यात माणसाचे म तेवढं वेळ नाही मिळते ना बाई पण जाते कामावरती तिला पण
म्हणजे कसं आहे माहिती का की आधी जेवढा पगार होता तेवढाच जर अस तर लोकांना जगणच मुश्कल झालं असत ना त्याच्यामुळे म्हणजे त्यां म्हणजे काम पण कराय लागले जास्त म्हणजे बाय पण नोकरी करायला लागल्या घरात पुरुषाच्या हा खांद्याला खांद्या लावून बायका पण नोकरी करता किंवा व्यवसाय करता पैसे कमवता त्यामुळे कसं पूर्वीपेक्षा आता जास्त म्हणजे सुटसुटीत झालंय जीवन आणि सगळ्या कशा गोष्टींसाठी अ तसेच आलेत म्हणजे फरशी पुसायची म्हटली फरशी पुसायची म्हटली तरी पण ते वगैरे आलेलं असतं हम तस अ घरातली धुनी भांडी हे करायला तर साधारणपणे अ नोकर माणसं असतातच जर दोघं नोकरी करत असले तर असे आणि बाकी पण आहे आपलं गॅस आहे गिझर पाणी तापवायला गिझर आहे वॉशिंग मशीन आहे मिक्सर आहे त्याच्यामुळे आता तुम्हाला कुठे कोणी एखादी बाई वाटून राहिली आपलं् वरवंटा पाट्यावर वाटून राहिली हे का नाही? त्याच्यामुळे म्हणजे कस म्हणजे त्यांना खूप सोयीच झालंय हा सुखसोय खूप आल्याय आता
मुलांना पण बघ ना किती करमणुकीचे साधन घरातच आहे टीव्ही आहे, व्हिडिओ गेम आहे, मोबाईल आहे, त्याच्यामुळे त्यांनी पण आता ग्राउंड वर जाणं बंद केलंय हातात त्यांच्या सगळं मिळतंय म्हणजे पण त्याच नुकसान नुकसान असं होत की बैठे होतात त्या गोष्टी म्हणजे शारीरिक श्रम खूप कमी झाले मग ते काय, काय आजारपणात त्रास वगैरे सुरू होतात मग हा कारण मग हालचालच कमी झाली तर काय करणार? बायांना पण त्याच्यामुळे शुगर वगैरे बी पी चे त्रास पहिले नव्हते तसे आपल्या आयांना आपल्या आज्यां ज्यांना काहीच त्रास नव्हते या प्रकारचे त्या काळात टेन्शन घेतात सगळ्या गोष्टीचं डिप्रेशन लवकर येऊन जात हा मग हे पण त्याचा एक दुष्परिणामच म्हणावा लागेल जीवनशैलीत
हो, हो, हो, हो आणि आधी कस कन्सर हा रोग तर जवळ जवळ नव्हता अगदी लाखात एखाद्याला होत होता का पण आता मात्र घरोघरी दिसून राहिल कन्सरच प्रमाण किती वाढलंय आणि याला ह्याला कारणीभूत ह आणि ह्याला कारणीभूत आहे की आपण जे हे भेसळयुक्त असत ना अन्नाचा समावेश असतो आपल्या मेन तेच कारण आणि शिवाय बैठी जीवनशैली हे दोन गोष्टी त्याला कारणीभूत आहे
खरंच व्यायामाचा अभाव
आधी कसं होतं की गुळाचा चहा करायचे बघा साखर सुद्धा नव्हती तेव्हा प्लास्टिक नव्हतं नाही का ह त्याच्यामुळे प्लास्टिकच्या याच्यात जेवण वगैरे करण्याचा प्रश्नच नव्हता बायका घरी जेवण बनवायच्या बाहेरच जेवण जव तच
पत्रावळ्यामध्ये जेवायचे म्हणजे ते पण नव्हतं स्टील आणि अल्युमिनियम पण नव्हतं फ्लॅश तर दूरच राहायचं हा पितळी भांड्यांमध्ये असायच त्याला कलइ करून घ्यायची वेळच्या वेळी. मातीचे भांडे असायचे,
हो. हो पण आता मात्र कसं की बाहेरच्याच गोष्टींवर जास्त भर दिला जातो, मुलांना तर बाहेर तर जास्त आवडत कुरकुरे झालं, नूडल्स झालं की ज्याच्यामुळे एक सुद्धा एक सुद्धा जीवन शरीराला मिळत नाही. अशा गोष्टी मुलांना आवडायला लागल्याय त्यामुळे कसे हा रोगांचं प्रमाण वाढून चालय. असं झालंय आणि हा व्यायाम पण करत नाही, मुलं सारखे ते मोबाईल मोबाईल त्याच्यात गुंतून घेता आउटडोअर गेम जवळ जवळ खेळत नाही ते.
हम्म पुरेशी झोप नाही होत. रात्री उशिरापर्यंत खेळतात फोन बघतात. पुरेशी झोप पण होत नाही त्याच्यामुळे. म्हणजे या जीवन जीवनशैलीत. काही जे बदल आहे त्याच्याने फायदे कमी आहे, पण नुकसानच जास्त आहे.
खरं आहे ही गोष्ट मात्र खरं एकदम ह हा म्हणजे, खर तर तंत्रज्ञान खूप पुढे गेल्यामुळे तसं कधी कधी काही फायदे पण आहेत आपल्याला म्हणजे आता कॉम्प्युटर आहे ते शिकायला मिळत. आपल्याला त्याच्यामुळे खूपश्या गोष्टी कशा एकदम सव ध्य होतात, आ आपल्याला एखादी गोष्ट मागवायची आहे, समजा तर आपण कस वेगवेगळ्या कोणत्याही साईट वरून लगेच घर बस मागवु शकतो म्हणजे अगदी अर्जनसी असेल तर पण हे सारख सारखच ह हो ना! पण सारखं सारखंच असं बाहेरून मागवण ठीक नाही आपली हाल चाल जायला
व्हायला पाहिजे खर आणि आपण गेल्यावर आपल्याला शंभर ऑप्शन असतात आपण काहीतरी बघतो वेगळं आपल्या मेंदूला जरा चालना मिळते त्याच्याने. हा हे हे सगळं आयतास न्या ते थोडस वेगळं ना!
हो बरोबर ना बरोबर ना, त्यामुळे कसं आत्ताच जास्त धावपळीचं आयुष्य झालंय सगळ्यांचंच कोणी कोणाला म्हणजे कुटुंबात सुद्धा बघा ना एकमेकांशी बोलायला पण वेळ नसतो आई वडील त्यांच्या त्यांच्या कामात व्यग्र असता मुलं त्यां त्यां शाळा कॉलेज अभ्यास मित्र मैतणी त्यांच्यात गुंतलेले असतात, म्हणजे पूर्ण कुटुंब अस एकत्र येण्याचे प्रसंग खूपच कमी वेळा होतात नाही का. त्यासाठी गेट टुगेदर घ्यावं लागतात तेव्हा कुठे एकत्र येतात केव्हा तरी.
प्रत्येक जण मोबाईल घेऊन ब म्हण प्र्ये ह म्हण बोलणय आहे थोडं काय मजा मस्ती य ते होतच नाही
बरोबर बरोबर हा यासाठी ना मला काय वाटतं बरं का मला काय वाटतं जेव्हा एकत्र यायचं वेळ येते ना म्हणजे समजा आपणित मित्र मैत्रिणी म्हणा किंवा मग आपले फॅमिली म्हणा परिवार असं कोणी त्यावेळी काय करायचे सगळे च्या हातून मोबाईल काढून ठेवाय एक जागी जमा करून ठेवायची सरळ आणि मस्त गप्पा टप्पा छान जेवण सगळ्याचा मस्त मनमुराद आस्वाद घ्यायचा नाही का
समस्त ना ओळखी होताय न वन आपल्या आपले थोडेसे म्हणजे एक हे वाढतं ना अटॅचमेंट
हो बरोबर आहे बरोबर एकमेकांशी छान सुसंवाद साधता येतो एकमेकांबद्दल तेवढंच आपुलकी निर्माण होत ते नाही काय एकत्र आल्यावर
बर बर आणि मग म्हणजे डिप्रेशन पण ये न ना मा चार माणस एकमेकांना भेटले बोलले त्यांच मन एकमे त्यांशी संवाद साधला थोडासा तर म्हणजे मन हल होतं ना म्हणजे मासेे िप्रेशन येण हे ते प्रकारच होणार
हो खरे तुमच्याशी बोलून छान वाटल्या धन्यवाद
धन्यवाद